हा आओत लागला.
करू का म्हणे असं, असं?
ती ज्येष्ठाची फोनची सिस्टम वेगळी राहती. ती मला पटकन उचलता नाही आलं.
हा, बरोबर आहे. आडवं कोणाचं उभं
नाही न, तेच ना एकदा आलं त्यामुळे याच्यात कसं हाय कार्यात पण लय वेळा फोन उचलला जात नाही सारखा. त्यास कार्यात मग लागत.
आई ऍपमध्ये जाऊनच फोन उचालला जातो, असा नाही जात.
मी चालली
हं, पटपट जा.
तुमचं ते या तशी रिफ्रेश केलं बघ तसं कां यायचं मग आता रिफ्रेश करेल कंटिन्यू आमचं ते चालूच आहे ना.
जो आता मधीच आता म्हणजे दहा एक कॉल झाले, माझे ही माल तसं होईल परत.
हा
थोड्या वेळानं लावा, थोड्या वेळानं लावा. आता हे नवीन नवीन हे ना.
उ नंदाबाई पास झाली, तिकडं आमची पूजा पास. करून मी नंबर येतो मला बोलन की. मग. मग तुमच्या ते येईला करायची रेखा बाईच्या पोरीला.
हां, ना एवढं तुमचे इथ पूजाचं झाला का मग तिला करेल संध्याकाळीच.
हं मग अजून कोणाची असली एक दूईश नंबर तर करून देऊ. येईल की उद्याला कंप्लीट होऊन जाईल तो. लगेच झालं, कधी तर संध्याकाळ नको व्हायला बसलेत केले की लगातार.
गेले तर.
हं लगेच पुन्हा टाकतील तुम्हांला.
हां, ना तुमचं आलं ना ते नवीन दुसरं.
तुमचा शून्यं खाली एक भी नाही होऊ राहीला हाय ना?
आ
एक भी शून्य खाली झाला नाही म्हणलं तुमचा.
आता नवीन नवीन चालेल ते नंतर इंटरनेट थोडं कमी झालं का अगं बाई गे!
जाऊ दयाचे नंतर लावायची घंटा भरताना असं करायचं त्याला.
मग नंतर पाहिलं ना, इंटरनेट कमी झालं, नंतर लावीन.
आपण लगातार बी लावीत राहिलं की, मग नसल लागत ती.
हां लगातार ते काय म्हणे अ.. थोडा कॉल झाला का, परत पाच दहा मिनिटान लावायचा. दुसरा, परत दहा पंधरा मिनिटांन लावायचा आपण काय एका मागे एक, एका मागे एक लावतो ना.
हम्म, त्याच्यामुळेच मग माणसाचे आजकाल होईल डायरेक्ट शून्य.
तुमची कुठं आली.
आता या याच्या पुढून आता. आता ते बोलायचं आलेलं आहे ना डास काता.
आता हा बोलायचं आहे ना ते व्यवस्थित त त्याच्यातले एक शब्द व्यास डबल .
ह त्याच्यात बी ना पूर्ण शांतता पाहिजे बरं.
शांत त्याला ललेगच पाखरात सुद्धा आवाज नाही.
हजे र्री चालत मग.
ह ते अस आता मध्ये इथने चिटिंग करणार बसून.
हा एक शेतामध्ये न नाही तर रात्रीच्या वेळे.
रात्री बी फोन चालू राते नन्हवं.
नाही म्हणजे शांतता असते ना थोडीशी.
हम् मग असं बाहेर बसून.
ह तरीप करावं लागतो मला. गावातले भण भण भण भण राह.
हम्म इथव दोन्ही तड दरून घेतो ना बाहेरच.
हा आ वाज मार ते नाही चालू.
सगळ झालंत वाराचं .
नाही वार गली पाहिजे मग त्याच्यात मग आपला आवाज नाही येत ना वारा.
तुम्हाला व्याला काहीती नाही्याला अजून.
नाही नाही आता इतके झाल्यावर येईनना तीच झाल्यावर. ना मला.
हम्. अज दहा अजक पंधरा सोळा विकत झाले तऊन जा तुम्हा ती माहिती पुढती.
हो.
ते ते म्हणत नाही तुम्हाला समजा रिफ्रेश करा नवीन काम टास्क आले एक ते तपासा ते. रिफ्रेश करत राहचं त्याला.
हा के मग मी आता पणले त्या दिवशी केला असता ना तुम्ही म्हणलं त्या दिवशी. त्या दि त्या दिवशी लक्ष नाही केलं ना मी.
हम. ते रिफ्रेश केला काही .
हा.
रिप्लाय पाटवा व्हॉट्सअपला एवढं. तेवढा रला काटला त्याला कळत ही व्यक्ती काम करवली म्हणून.
हा चालू आहे बाघ फोन करा.
अ कुठल्या बी द्यायचा नाही.
हा.
हा आपन. तुमचं पोरग मग आता दुसरं काही करू न का तेच आता नुसतं.
ते ते अकरावेला ऍडमिशन घेतलं.
अकॅडमीक करतो ते पण करतो काय.
नाही अकरावीच ऍडमिशन घेतलं तिथंच.
हा का ते स कीर्तनच त्याच बी समजा.
आ ते या वर्षी आहे ना कीर्तनातून ते फेब्रुवारी मध्ये आहे त्याला पदवी भेटणार आहे. सर्टिफिकेट नाही म्हणत का ह बपच आता डॉक्टरच कस डॉक्टर डिग्री झाल्या डॉक्टरला सर्टिफिकेट भेटत
आ तसं ति मारत कामंप्लीट झाल्यावर
तसा महाराजला कंप्लीट झाल्या आता हे महाराष्ट्रातून पहिल्यांदा देता येत महाराज अकरा एकर मध्ये कार्यक्रम येतो मी काल परवा स्टेटस ठेवेल होत बघा
हा हा.
ते त्याचच होतं मग अकरा फेब्रुवारी लागलय मोठा कार्यक्रम आहे. त्यांचा पदवीचा. पदवीचा कार्यक्रम येेत काचणना पदवी भेटणारी आदर्श आहे आपला
हा.
पवन पाटेचा रुद्र रे. आणि अजून एक मुंबईचा मुलगा आहे तिघंच आहे ते.
मग ती पदवी भेटल पला कमप्लीट झालं त्यांच समजा
सांग त्यांच कमप्लेट झालं. हा घरी येन नाही तर मग अ. इथंच त्या आताच म्हणता येय का वीस हजार रुपये महिन्यां राहून जाय म्हणून इथच
मग पायचं ना नसलं घरी कशाला बोलवते मग.
आपल्याला त्याचं शिक्षण पण करायचं आहे ना म्हणून
आ.
शिक्षण पण करायचं ना तिथच राहिला ना मग शिक्षण नाही होणार त्याचं
हा दुसरा बी मग गुण जसय नाहीती ते नाहीतीे काही काही केना.
महाराज म्हण आहे. तुम्ही याच्यात घातलं ना त्याला तर याच्यातच ठेवा कशाला दुसरं करिअर करू आले. हेच कम्प्लीट करा पण आता त्यांनी बी राहिलं पाहिजे ना.
हा तर केसवी पोरायचं याच्यावर राहत बाई.
हा त्यांनी पण राहीला पाहिजे ना त्यांनी तुच्या मनान म्हणलं पाहिजे. का मम्मी मी येत नाही इथेच राहील.
हा आपण कदाबाने टाकून जाऊ.
मग आपला दबाव नाही चालत ना. आता कसं आहे काही हे करत जाईन काही शिक्षण करा असं त्याचं म्हणणं याच्यातच नाही करू शकत ना म्हणे मी.
हम्म.
शिक्षण पण महत्त्वाचं आहे ते पण झालं पाहिजे आता काही लोक आता हे चेअरमन समजा काही लोक शिक्षक पण असते आणि महाराज बी असते असं राहतं ना
हा.
तसं तो म्हण तो मण दोन्ही दो्ही केलं तर चांगलं राहील ना आता हे थोडी रोजच राहणार आहे याला समजा.
नाही नाही का बाई कीर्ताना थोडी दररोज भेटत्या.
तेच ना मग त्याचं म्हणणं ते चालू आहे अ. ते जर म्हणले तुम्ही घेऊन जाऊ शकताात जाऊ ते जर म्हणले याला ठेवा तर मग काय माहिती आता.
पाहायचं मग.
हो त्यांना पण त्यांना पण महाराज ची गरज आहे. म जर म्हणले असा काही त्यांनी जर मार्ग काढला दुसरा चांगला आपल्याला पाठायसारखा. तर ठेवाचं
अं
नाहीच म्हणले तर माघारी
म काही पैशे भराव लागत होते का त्याले
हा पंचवीस हजार रुपये वर्षाला आणि आस हा दहा पंधरा हजार रुपये मध्ये खर्च येतो एक वर्षात
हा पण भरायला लागले पस्तीस हजार रुपये जात होते.
पुढे आपल्याला वर्षाला लागत्या पण
हं
बर आहे ना उल इथं त्याची काय झालं असतं शाळा झाली असती तेच काय पोरांसोबत फिरा रे
आमच्या भैय्या बरोबर होता त्यो मोठ्या
हा तिकडं येतो ना मग रोज त्याच्याकडं
हाव का हम् आमचा भैय्या त्याला दात्र येईल गेला ना
हा मग त्यांचे ते‌ साई मधी गीता बाल विद्या मंदिर मध्ये होते ना ओळख होती त्यांची
हं गीता मधी होती नं ती इकड बी होते बुवा साई पब्लिक ला भी होेती एक वर्ष वाटतं
हा आई ला बी होते.
हम्म.
मग पाचवी मध्ये गेला ना तो तिकडं, पहिले लई शाळा चांगल्या होत्या हो त्या आता एवढं काही काहीच राहिलं नाई
आता काय नुसतेच पैशे वैचायचे काम करेल हे त्याचं प्रकारे जिल्हा परिषद चांगल्या हे.
हाना वो त्याच्या मुळ सुरुवातीला मी जिल्हा परिषदलाच टाकलं
हम्म कसं गाडी भाडं- आहो मग तेच ना,
गणेश भाऊ किती वाजता येत्या आता पाचला
देवावर त्यांचा जायचा टायमिंग आहे नऊ वाजता पण यायचा टायमिंग नाहीये.
व्हय का गिऱ्हाईकावर राहतं असंन
हा कधी कधी पाच ला द्या कधी सात ला कधी दहा ला कधी बारा ला संभाजीनगरला जर गेले तर अकरा बारा वाजते. अन् हप्त्यातून दोन तीन वेळ जात्या संभाजीनगर ला मैची हे तर सात आठ वाजता यायला
हाव का
मिठाईच्या दुकानात लईचं भाव वाढले ना
अं आता सोनं बिनं काही आणीत नसाल मग तुम्ही विकायला.
नाही नाही आता काहीच नाही होवू शकतं नाही आण
हम्म जर सांगितली कोणा वस्तू तर मगं आणुन बी नाही देत.
हां लगेच आणून देत्या ना सकाळी सांगितलं का संध्याकाळी आणून देत्या?
हा हो हो...
भाव कसे रोजच्या रोज रोजच्या रोज भाव वाढ काम नाही राहिल त्यामुळं कोणी चांदीचं तेवीसशे पन्नास रुपये झाल होत. आज
हो का?
अडतीशे वर गेलं होता. ना चांदी तीन हजार आठशे
तेवीसशे पन्नास
आता तेवीशे पन्नास आहे. अडीच हजाराला दीडशे रुपये कमी
नाही ग का
मग
काय तर कमी होतं. होय सोन आपून निड्या बुलाव्या
चौदा पंधरा हजार पाच ग्रॅम सोनं घेत होत्या तुम्ही
माझे एक डोळ स्वप्नाल बाई
पंधरा हजार पाच ग्रॅम सोन घेत. होत्या म्हणलं तुम्ही
हा.
हा आणि आता पंधरा हजारात एकच ग्रॅम सोन येत आहे
हो ना. बरं मालाला बी देत नाही. भाव